हॅलो, नमस्कार ताई. हॅलो.
आ, बोला म्हटलं.
अ हां, काय चाललं?
का नाई, बर रं हाय. बरं हाय म्हटलं. आवाज येतय नं?
काय काम अजूक हा, येतोय ना. काय काम चालूए तुमची अभियानाची?
अभियानाचे, ईकेव्हायशा चालूयेत.
हा, झाल्या का? बऱ्याच झाल्या, किती केल्याय तरी जेमतेम?
जेमतेम, आले का पाच-सहा गटं झालेत तरी.
हा, का. मी आजच सुरुवात नाई केलेली अओ.
नाही का?
नाई. कारण की, अ ए पि जे ऑ आणि माझं कस आता हे दोन-तीन दिवस ते, ग ग्रामसंघचा कट ऑफ वगैरे बनणं चालू होता. अन् त्यानंतर मग दोन दिवसापासनं शेतीचे कामं चालूएत. म्हणून मग मी दोन दिवस काय, उद्याच्या दिवस पण करणार आणि उद्या सायंकाळी गटांची मीट् टिंग लावायचीय मला. उद्या सायंकाळ पासनं चालू करेल मग.
हॅलो.
चालूए का तिकडे?
हम्म, वाट् थोडा-थोडा.
हम्म, आधिकडे पण आमच्याकडे थोडंसं ऊन पडलं बाई सकाळी. पण मग दुप् भरून परत चालू झालं आजून. हम्म.
चांगला आहे का तुमच्याकडे?
हा, कंटाळा आले आलेलाय त्याचा आता. नको यायल पाहिजे तो. आला नाही का, तेव्हा असं वाटतं पाऊस यायल पाहिजे.
हम्म. हम्म.
आणि आला तर वाटत नाही नको आता बॉस
पाहिजे
हां
कोरडे नको पाहिजे
आमच्या इकडे कसं आहे नदी आहे ना नदीमुळे पण आम्हाला पाण्याचं काही हे नाही आहेत पण मग तरी आपल्या आपला विचार करतो आपण दुसऱ्यांना बा पाऊस पाहिजेच ना
मग मग ह मग असं
आसत.
उपास, मला दोन मुली आणि एक मुलगा आहे.
हुं का? हम काय करता ते?
मुली शिक्षण क चालू आहे ना एक बारावीला हाय मुलगा दहावीला आहे आणि मोठी मुलगीने आता बीबीए ला ऍडमिशन घेतलेलं आहे.
ह ह हम.
आसं.
हम.
तुमचे?
माया दोन मुली आहेत मला एक बारावीला ये. एक नववीला आहे.
हा का?
हम.
हम हम. काय शेतीचं काम हां शेतीचं काम काय चालू आये?
शेतीच आता पेरणी केली.
हो.
मंग आता पेरणी झाली. आता तिला माणसं वगेरे लावून निेनी वगैरे कराय लागणार
हम् ह काय मका केलेलं आहे का?
हो मका केलेला आहे.
हं हं. तुमच्याक जास्त मका न कांदेच येता ना?
हो मकान कांदेच राहतात
हम्.
तुमि काय केलं?
मी पूर्ण शेवगा लावून दिलेला आहे आता काल नर्सरीवरून वांग्याच रोप आणलं.
हम् हं.
वांगी लावायचे आहेत परत भेंडी लावायच्ये.
हम् हम.
गवार लावायचे लावायचे पुन्हा भाजिपाला करते मी यावर्षी.
हम् हम हम्.
शेवगा शेवगा लावलेना पूर्ण म शेवग्यामध्ये जागा जे मोकळी धा म्हणजे अ आमच्यात दहा फुटाच अंतर आहे ना मधे.
हम हं हं.
मंग त्यांच्यामध्ये भाजीपला लावूंन देऊं म्हटलं कांहीं निम्मा होतं कां निम्मा मम टाकूंन दिलां.
हम्मं हम्मं हम्मं.
आणि बाकी मं आंता भाजीपाला पणं हे पावसांमुळे नां वावर तयार झालेले आये सर्व झालेले आहे बई पणं पावसांमुळे लावंता येतं नाहीं आसं आये.
हम्मं.
ठीक
पाऊस थांबायला पाहिजे. हम्मं. पाऊस थांबला तरं सगळं हे आहे.
हम्मं.
असंस नाहीं थांमला चांगला तरं कांहींचं नाहीं. हम्मं
कायं फरांळ कायं केलं मंग.
भगर केले आंता.
हां कां
हम्मं
मी पणं मी साबुदांणचं केलां होतां दिवसंभरं शेतीत. कामं चालूं होतं मुली पणं आंज कधी नाहीं व्हांवा. घेऊन जाती नाहीं पण आंज त्यांना पणं बोलवलं होतं कारणं की ते. अं शेवगां लावलेला आहे नां एक दोन फुटांचा आहे तो. पणं आजूंबाजूंला नां पूर्ण असं गवतं झालेलं आहे. म्हंटले पावसांने ना ते त्यांच्यावरची आळे वगैरेंच्या पडेल गो असं. म्हणूंन मंग प्रत्येक आळे मोकळे केले नां आम्हीं
हम्मं हम्मं हम्मं
बाकीचा पवारांनी मारूंन देऊं बा औषध मारूंन देऊं आणि बाकीच मजं. जे आं आहेतं नां ती निंदूंन घेऊ असं म्हणतो की मुली मी मिस्टर्सरी होतो भूकं लागली होती आंज उपवांसत नां
हम्मं हम्मं
मंग लवकरचं पर्वा केलं. फ्रळा गरमं केलं खांल्ल आंता म्हटलं चलां.... ताईनचं कायं चाललं कांहीं नाहीं विचांरू म्हटलं लं.
हम्मं नाहीं नाहीं आणि आमचं बी एस के वांय सी केवाय सी चालूं होती. असस्व टेलर कामं करते नां ते असं ब्लाऊंज शिवांयला टाइम बी भेटला
मी नाहीं मी तेचं केलं असं कांहीं असं कांहीं पाळी पाऊस चालूं होतां नां आवडलं गेलं असं कांहीं. कांही सं स्वयंपाक करायचां नाहीं पकडयचा नवता फांर आस होतो. एक ब्लाऊज शिवूंन काढलं मी.... हा कापलेलं होतं नां बसं. एक ब्लाज शिवलं त्यानंतर मंग परंत एकदां त्यांचं थोडं ऊंन पडलं मंग. ये बं मिस्टर बोलले त्यांला म्हंणां आंता जाऊं वावरं मध्यें गेलो परंत पाऊस. आंज परंत घरी आली. अडीच वाजतां घरी आली परंत अंजू एक दीड तांस थांबलो परंत हां माजूं गेलो.
हम्मं हम्मं
परंत आंज पांच साडेपाच वाजतां येेऊंन टेकल त्यानी आत्ता पर्यंत चालूं होतां.
हां हं
असं त्यां नाहीं नां जिम जिम येण्यांपेक्षा नां जोरांत येऊंन मोकळूंन जायलां पाहिजे हं.
हम्म, हे येतंन असं वातावरण बी दमन सारखं असतं.
अं, हं.
मग त्रास पण होतो, ना मग?
हा तेच.
अन् आमच्याकडे माती इतकी काळी माती आहे ना. इतकं अवघड. इतकं ना बापरे, थोडे बी चाललं कने, चिकखल निघतं निघत नाही पायाचं.
तसंच आहे आमचं बी, आमच्या शेतामध्ये बी ना थोडासा बी पाऊस आला ना? नाही, तिथं काहीचं काम होत नाही.
हम्म, तसचं असतंय मग. तिकडे माझ्या माहेरीकडे ना, तसं नाहीयेत. त्यात इतकं जोरात पाऊस आलाय, इतकं जोरात पाऊस येतो ना तरी ते कांदे लावता खाली. घुंगरे पघरून, पघरून कांदे लावता आणि त्यानंतर पाऊस येऊन असं बी कि ती चिकखलमध्ये गेल्यांतरी माती पायला माती लटकत नाही.
हम्म, हम्म.
असं आहे तिकडे.
हम्म, हम्म. तास जातोय यायला.
हम्म, वैभव भोपळे आज तीनला होते.
हो.
किती बहिणी आहेत?
अं, दोन बहिणी आहेत, एक भाऊ आहे. मी आहे सगळ्यात लहान नी नी.
तुम्ही लहान आहेत?
हो, भाऊय, मग मी.
हम्म, आम्ही पण तीन बहिणी, हा आम्ही पण तीन बहिणी आणि एक भाऊ आहे.
हो का?
हा, मी सर्वात मोठीये. मी सर्वात मोठी आहे. माझ्या पाठची दोन नंबर तीन नंबर बहिणीय आणि मग आता भाऊ आहे. आता भाऊचं पंधरा दिवसापूर्वी लग्न पण झालं.
आता लग्न झालंय का?
हो, आता पंधरा दिवस मागच्या बारा तारखेला आजची किती तारीख आहे पंचवीस आहे ना.
हम्म.
हम्म, मागच्या बारा तारखेलाचं लग्न होतं.
हम्म. हम्म. हा जबाबदारी आईवडीलांच्या तेवढ्या मिटून जाता ना.
हम्म.
मी माझी बहिणीपेक्षा खूप लहानेय. म्हणजे तिच्या लग्नात मी दुसरीला होते.
हा का?
वहिणीच्या लग्नात दुसरीला होते, माझा भाऊ पाचवीला होता.
हं हं.
पण पाचवीला नाही सहावीला होता.
आणि
आम्ही दोघं भावू बहीण मे चे ये. कमी अंतर आहे. पण त्यांची जास्त म्हणजे ती बहीण जास्त म्हणजे खूपच अंतर आहे, तिचं न आमच.
हा. माझं बी तसच होतं. मी म्हणजे माझा आणि माझ्या माझ्या पाठीची बहिणी माणजे माझ्या पाठीवर तीन बहिणी वारल्या ह
हा हा.
आणि तिचा आणि माझं, माझ्या लग्नामध्ये माझा भाऊ तीन वर्षाचा होता. आणि म्हणजी आता दोन नंबरची बहीण आहे का
हू हू.
ती पहिलीला जायची.
हं ह.
आणि तिच्या पेक्षा एक लहान ती शाळेतच जायची नाही.
हा का?
आणि बहुदा तीनच वर्षाचा होता. लग्नाच्या दिवशी ना डाग राडा यचा. तो माझ्याच अंगावर माझ्याजवळ राहायचा तो तर माझ्या लग्नाच्या दिवशी न रडायचां तो. मला येऊ देत नव्हता तीण. तीनच वर्षाचा होता. हां. माझ्या लग्नाच्या च्या वेळेस माझं भाऊ तीन वर्ष, माझं लग्न पण लवकर झालं होते. चौदा वर्षाची पण पूर्ण नव्हती मी.
हा का?
हा लग्न म्हंजे लग्न झालं, त्यानंतर तीन महिन्यात मला तीन महिन म्हणजे अ नऊ पाच दोन हजार आठ मध्ये लग्न झालं.
हा हा.
आणि सात मध्ये लग्न झालं आणि अ अकरा आठ दोन हजार सात ला मी पूर्ण चौदा वर्षाचे झाले म्हणजे लग्न होऊन तीन महिन्यानंतर मी चौदा वर्षाचे पूर्ण झाले.
बापरे!
आसं झालं.
हां हा.
आणि आता माझे भाऊ ते बहिण आहेत ना, माझे मुली आणि ते सारखे दिसतात. माझा मुलगा आण तो भाऊ सेम दिसतो.
हा का?
हा आणि मुली पणं कुणी म्हणणारच की माझ्या भावाला आणि माझ्या मुलींना कि बा ये मामा भाची अस तर कुणी पण म्हणल, बहीण भाऊच येत अस.
हा का?
हाव.
हा सर हाताला ना म.
आणि ते तर ते परत मग, पहिल्या मुलीच्या वेळी इथे सासरी डिलिव्हरी झाली होती. पण मग दुसऱ्या मुलीच्या वेळेस डिलिवरी तिकडे झाली ना, नाही वट हाय सॉरी माहेरी, तर मग ग हॉस्पिटलमधून माझ्या वडिलांनी म माझ्या आईनी दोघांकडून माझं एक हात माझ्या वडिलांनी अस खांद्यावरती घेतला आणि आईने एक घेतला. म तिथ हॉस्पिटलमध्ये पेशन होते दुसरे ते माझ्या वडिलांना विचारायचे, भाऊ तुझी ही साली हे का म्हणे.
हा का? हं.
माझे वडील म्हणत होते, त्यांना नाही ओ ताई म्हणे माझी साली नाहीये म्हणे, माझी मुलगी हे म्हणे, मोठी मुलगी हे म्हणे.
ह्ह्ह असं.
असं.
हं असं कमी वयात लग्न होऊन जातात, शरीर साथ नाही देत ना. हम् हं.
हे करून दिले, मुलं पण देऊन दिले आणि मुली तर माहि इतक्या मोठ्या झाल्या ना बा, कोणी म्हणणारच नई मला कोणी म्हणजे अं कोण म्हणणारतच नाही कि हे तुला इतके मो तुझ्या इतक्या मोठ्या मुलीय बां असं, माझ्या क्लास म्हणजे पण हेत ना, माझ्या मैत्रिणीं आता आम्ही संपर्कामध्ये आहेत तेचं आणि परत माझ्या घरी येणं- जाणं असतंच त्यांचं.
ह्म हं.
मग ह्म. तर मग ते पण म त्यांची मुलं एकदम लहान-लहान आहेत. पहिली, दुसरी, चौथी, पाचवी असं हेत.
हा हा.
माझ्या सर्वात मोठेत.
हं हं. हो, चालेल- चालेल चार्जिंग संपून गेली माझी.
हां.
चालेल- चालेल.